अच्.
येतोय का आवाज.
हो येत. बोला काय नाही कांदे भरायचे काही तांपटी लागवड अच काम चालू.
त बटेवले का डाळिंबाची काम चालू
ह नाही नाही लावायचे ना उदय.
उठेलावायचे एक का.
ह.
ह् किती प्लॉट करायचे येतच का.
एकच पाट. बाकी नाही बाकी बी एनडीचा ब्लॉट एक बाकी द्राक्ष होयॉ.
टमाट्याचेच अस दोन टप्पे करायचे का असं वाटलत.
नाही नाही बाकी हेच ना काम दुसरे पण राहत ना.
म टापे टपे वरती काम येत. एमन टाइम बरला आहे जन.
ह ते आहे.
पुळ जाऊ परत मग पाऊ सण बागाचे काम. दाखक्ष. काहीबरती का. आणि भेंडी कांदे ठेवेल रात ते विकरायचे. एवढे कामायला मग आवरलं पाहिजे ना.
हा.
हम् तुमचं काय काय कामणार.
झालं. बांधायचं बाकी. परली सोयाबीन पेरली माका टाकली पण काय पाऊस गेला उघडून.
हम.
तस मला काही सांगताना येत आता.
हा आच त काही चिन्ह दिसाना आला. ऊनपट राहिल जाऊ या तु नवतील व्यवस्थित
तेच ना मग आत्ताशी कोंब निघायला लागले ना आत्ताशी वरती आलेय ते
हम्म.
म्हणे मेच्या वर आलंय को पाऊस एवढं दोन तीन दिवसात पाऊस झाला तर आहे.
् हा म. हातळ पडतील त्याच्यात तेवढी ताकत नाही राहणार.
हम्म. कमक होतो.
हम्.
त्यात तू इकडडे सगळ्याकडेच पेरणे होऊन गेले सगळ्याचेच पेरणे होऊन गेलेय.
सगळ्यांच्या पेरण्या म्हणज तो पाऊस झाला सर्वांनीच पेरण्याणे करून दिले एकटी. मुळ मग आता सगळेण.
तेच
स चक्रच बंद पडून गेले.
नंतर दुब दुसरून पेरली तरी दुबार पेरली व्यवस्थित नाही होत पिकम
मग एकदा मनस नाहीऊन जाताकात
हम्मम.
कंपवत फेरणी होन जाते. पण मग खाटं राहण्यापेक्षा लोक पर्याय म्हणून नाही सुईने व्यवस्थित नसले तर मग खरते. मग अे याच्यात काय आता दुपार फेरणीचीच गळी होऊ शकते अजून पंधरा दिवसां
हम्म. कण पाऊस तरी उद्याची तारीख देईल नाही पा सोळा तारीख सांगेल होती मग काही वाटा ना अजून आजत ब कडकन पडेल आज
मग तेच नाही चिन्हच नाही पावसाचे गुडं काही ते मान्सून निर्माणच नाही झाला ना. ह. फट घे का खई.
असं हा मणज अस याच्यात सांगते पण उद्याची तारीख देल हो सोळा तारीख पण सोळा तारीखे जास्. चिन्ह लगेच वाटत वाटातच नाही ना.
हा. हमा हा दघही नाही खाई नाही खाही नाही. ऊन पडून गेलं सगळ. ेत होता तु कुठू?
वली व हे खू उगून पडलं.
हम.
वयार नाही करेल उतरून पाडले कोंब निघाले त्याचे पण पुढं तगडा राहायला पाहिजे ना.
हा ना.
व आता
तेचईल खाट्या वावरांचं. काही एवढं काही खरं नाही बागातच थोडं थोड ड्रीप देऊन. त्याता वीरनल आता पाणी कमीच पडेलली अजून एवढं पाहिजे त्या पाणी नाही होन ना पाऊस झालाच क पाणी उतरायसारखं
हम्म पाणी उतरायसारखाच हा पाऊस की दोन दोन फुटवाॉल गेली फक्त.
हम्म
ह. त्या चकड पाणी उतरत रात निवारच्या बा्या.
हा वरची वरती लगीच काय हे होऊन जात्या कोरडे पडून जाते पाख्या.
हहा पाच दिवस पंधरा दिवस नाही आला तर पाठविण हम्म. डाळींब कस काय ये.
डाळींब चांगलय डाळींब. काही्, हम्म माल पण भरपूर आहे.
हाना हयात काय दोन दोन जाळ्या.
हायत ग्रीन टी दोन दोन जाळ्या होतील. पहिल्या झाडावर भरतील बरोबर, पहिल्या वर्षीच माल भरपूर माल झाला.
हम्म साईज वीज
अजून छोटी साईज मग पुढे म्हणजे अजून मस् चार महिने ये बाकी ना यायला
हम ह
दोन महिन्याचं रान झालं, सहा साडे सहा महिने लागत्या
सहा - पाच सहा महिने लागत्या आता मार्केट डाऊन व्हयेल वाटतं साठ रुपये, पासष्ट रुपये बबलूच न त्याचं दिला होता ना म्हणजे द्यायचं चालू आहे ना अजून पंधरा एक दिवस द्यायचं आण मंग
हा हा
तर आता म्हणे लागले दाणे लाल व्हायला हम्म साठ पासाट शेजारी एकाचं म्हण नव्वत न द्रेयल होत पाऊस झाला लगेच साठ रुपये ना चौदा क
म ते व्यापारे च्यात तस राहतच ना द्राक्ष थोडा पाऊस झाला द्राक्ष लगेच नाही पाऊस झाला.
नाही
व्यापार लोक पटकन देत्या ना
ते असं नाही मार्केटला नेत्या का
नाही नाही व्यापारी येत्यात जागी.
हा ना हम्म हम् हम्म
तस मार्केटला नेलं चांगलंच राहत. हा मग
मार्केटला न नेयेल परवड नाही ना, आपण स्वतः घेऊन गेलेल.
तिकड ड्र्रीप चालू करून दे रे
फायदा होतो त्याच्यात, व्यापारी लोक म्हटले का मग ते? एक आर्ध थोड ते ते पहिलं राऊंड नेत्या चांगलं चांगलं, मग नंतर दुसरं जास्त तेच कमी भाव मागात्या.
हां घ्या
दोन हजार
बदला काढीत्या हे करत्यात ना
तेवढ
चांग ते खराबतीन इकडं काय हे कांदे भरायच चालू ये ना
हा हा मार्केटला न्यायचंय का.
हा मार्केट
मार्केट वाढलंय वाटतं ना कांद्याच.
मातल का.
असं ऐकलं मी वाढ दिलं वाटतं बावीसशे तेवीसशे.
आज गेला चोवीसशे साठ रुपये.
मध्येच ना.
हो उस्ताद ‌ हम.
तेवढंच वाढलं मन कमी होतं वाटतंय ना.
हा पाचू ड द याला एक का खदडी चांगला माल तसाच आहेे थोडी खराब झाली होती त्या चालणी करून गेले पास्ता प होते त एवढ मग आता इढ सांभळसता त्याच्या व हम
म ते थोडे सुकून त्यास वर्च कवर निघायला चांगलं होत.
हाआ‌.
कॉली बरोबर थटारला निघून जातो ना.
हंम थांबन तानाक दिसतात लय.
हम्म निंबर पणा वाटतो कांद्या चमोके. वरच खराब ठरला निघाल्यावर.
हम्म.
त्याला भाव थोडं बारा भेटतो मग.
भाऊ मग सुकेल मालाला चांगलंच भेटतन. यला डायरेक्ट भरता येत यत य वला का. जर नेल तमंग त्याला ते व्यवस्थित करून. आणि सुकेल कांद्याच रिजेक्शन बिजेक्शन सगळ व्यवस्थित करेल राहत.
त्याच्या मुळ मग काही अडचण नाही येत.
हम्म. ते भावं भेटून जातं चांगला.
हा हा हा बंर.
गोल्टी नाही हे का.
नाही नाही गुलटी नाही गुलटी काय एखाद्या घरात निघलन. निघा माल चांगला होता एवढी गलटीचं निघेल ती. मुल केच आदूररसतर हो मी एकूण टाकेल होत.
हो तू चालून जात गोलटी नाही म्हंटलं वर थोडीशी. चालून जाते कांद्यांमध्ये पण.
हा मग दहा टक्के चालून जाते या मालात मोठ्या मालात मग.
हाम्म हंम हंम. मग सारखं जर भरून गेलं दहा टक्के चालून जाते.
ते निवडल्या पेक्षा एकसारखं बरेलंच चांगलं परवडतं
मग ते विक्रीला बी चांगल जात व्यापारी मग नंतर मग. अ खाली गरदन सटकत नाही ना वाटतं.
हंम पण ते निवड. रेल्वे आनंद हे लगेच लक्षात येऊ जातं ना त्यांना भरपूर पायेल राहतात ते.
हंम. ह..
क्विक.
गाडीतला लगत
काय?
काय गाडी मला गव खातलाला बखर कासत